हॅलो.
हा बोल की. काय म्हणता? हा बोला ना काय म्हणता?
काय करायल्यास? काय करायल्यास?
काय नाही झोप झोपलो होतो.
झोपल्यास? बर बर पाऊस? हाय काय तिकडं पाऊस? पाऊस पडालोय पाणी आलं नाही. सगळीकडे बादल्या बिदल्या लावा लागलोय.
होय जोरात पाऊस आलाय?
नाही जरा हाय ग, मग ते पन्नाईचं पाणी पडतंय.
हा हा.
तिथं बादल्या लावलो. आमच्याकडं एक महिना झालं चाळीला पाणी आलं नाही.
का ग?
लिकेज् झालयं ग.
हा हा मग प्यायला पाणी?
प्यायचं आम्ही ह्याचं ते ॲक्वाचा आणतोय.
हा हा बॉटल आणता व्हय? आणि मग आता खर्चासाठी काय केलंय?
कुणाच्याला तर आणायचं चार चार घाघरी.
पाणी नसलं की सगळं थांबतय अगं. मला तर पाणी नसलं की करमतच नाही. दिवसभर नुसतं पाणी असलं म्हणजे डोळ्यासमोर पाणी असलं की एक मनाला शांती असते, हा पाणी आता किती बी वापरा असं असतया. नसलं की मग ते कसं तरचं होतंय. सकाळीच मी तर आमच्याकडे पण लाईटीचा प्रॉब्लेम व्हायला लागलंय लई.
हा हा हा.
म्हणजे अशी लाईट घालवतात, दिवसभर पण घालवतात आणि संध्याकाळी पण टाईमच केलाय त्यांनी घालवायला म्हणजे घालवतेच संध्याकाळचं पण आणि मग पाणी भरायचं कधी दिवसा पण लाईट संध्याकाळची बी लाईट नाही असं झालंया. म्हणून मग सकाळी आज लाईट होती तवरच सगळं पाणी टाक्या वगैरे सगळं भरून घेतलं.
तुम्हाला काही लई लागत नसलं ग पाणी?
हम्म नाही लागत पण तरी पण एकदा भरून घेतलं की, आठवडा भर टेन्शन नाही खर्चाच्या पाण्याचं ग. आणि प्यायला काय मग दररोज, होय.
भारीय की बाय मग तुमचं. आमचं इकडं चार आमच्या इकडे चार दिवस पण पुरत नाही भरलेलं, ते पण वर एक सेंटेक्स चाय बॅरेल हाय, पीप हाय, परत बादला हायत, घागरी हाय.
एवढ असून पण पुरत नाही.
आमची वरची टाकी किती लिटरची आहे बरं? काय एवढी माहीत नाही.
हम्म पाऊस पडालाय बाई मोठा पडालाय पाऊस.
हम्म तिकडं नाहीच अगं काहीच नाही नुस त असं ऊन पडल्यागत झालंया. काल परवा दिवशी झाला, काय हो येतं की मला वाटलं कशाच कागद वाजतोय पण पावसाचा आवाज आता समजलं पावसाचा आवाज आहे तो.
बाकी आणि काय मग?
काय नाही बघ निवांत आता चहा करून प्यायचा जरा. फ्रेश व्हायचं, कपड्यांच्या घड्या मारायच्या. लोटून काढायचं. शेळीला वैरण आणून घालायची मग पुन्हा की नाही आत येऊन स्वयंपाक स्वयंपाक करायच पुन्हा लाईट जात्या दिसत नाही काय सुद्धा. एकदा गेली
ऐक सायली थांब तुला एक दोन मिनिटात करतो दोन मिनटात करतो थांब हां.
हां.